हा बोल ना काय चालू हा?.
काय नाही रे तेच असंच अभ्यास करावा म्हटलं पायथान चा
हो का काय प्रोजेक्ट काय बोलायचं
हा ना प्रोजेक्ट चालू आहे आता काय महित कधी सर? कि डेट प्रेझेंटेशनच आता समजना काय करावं काय नाही? हम्म एखादं काय आयडिया का तुला? प्रोजेक्ट बद्दल कोणत्या?
ह का प्रोजेक्ट बद्दल का ह आता आम्ही घेतला तुमचा काय टॉपिक आहे प्रोजेक्ट चा?
आमचा टॉपिक काय मला माहित नाही यार तेवढं लिडरला माहित आहे
हो का काय नाही तुम्ही दिला नाही काय अस प्रोजेक्टचा
दिलेला आहे पण माझ्या लक्षात येईना झाला टॉपिक काय आहे की आता कारण आम्ही प्रोजेक्ट बनवायला देणार आहे कोणाला नाही कोणाला तरी? कारण तो बनवून होत नाही आणि काहीच नाही तुलाय माहितीय
हो ते इंजिनिअरिंगच्या प्रोजेक्ट
ते एआय वगैरे मशीन लर्निंग असतय काय असतय माहित?
हम्म तुमचा टॉपिक काढला मी तु सीट मध्ये मला दिसलं ते हेच
तुमचा आवाज येत नाही बरोबर नाहीच पण तुझा आवाज येत नाही बरोबर नाॉईस पोलुशन यायलय.
हो का? आता येतय का बरोबर? हो का हंम बाकी आमच्या प्रोजेक्ट हे हाय की आम्ही कणी क्ला हे केेलाय अ आमच्या प्रोजेक्ट मध्ये काय होतय की जे क्रॉपस प्रेडिक्शनचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये ए आय एक एक हेअर राहणार काय एक टू हेअर मॉडल राहणार ते जे काय एन के पी व्हॅल्यूज घेणार एन के पी व्हॅल्यू तर काय ते मॉडूल ला टाकणार मग तो मॉडूल ए आय अम अल चा मॉडेल त्या वेदर कंडिशन आणि व्हॅल्यूस वरुन कोणच पी घ्यायचं शेतकऱ्यान ते तो ठरविणार
असं हाय का?
हम्म..
बरं बरं आता आमच्या तर लीडरलाच माहित काय माहित काय मला हे आवडत नाही. प्रोजेक्ट वगैरे हे त काय चालू आहे क पटकन करून टाकायलाय पाहिजे हे इंजिनरिंगच सिस्टीमच आवडत नाही एज्युकेशन सिस्टिम.
इंजिनिअरिंग घेतली तर ते आता करायलाच लागतय आपल्याला आता काय कॉलेजला जा लागते मॅथस. ते झाले कॉलेजवाल्याचे
हो आता तर कॉलेज लवणार आहे उद्यापासून पण तेच की असं पॉलिटेक्निक मध्ये तर आमच प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन हि झालं नव्हतं आणि काहीच नव्हतं असं काही नाही काही तसं पाहिजे होतं पण ठीक आहे आता काय एकदा थोडीशी स्टेज डेअरिंग आली की होउन तेवढं काय नाही आताच आमच इथे ते इवल कंपनीमध्ये होत जर असं तर मजा आली जर असं हे ते करून काय ना काय तरी थोडस असं वाटलं की चला आपण पण परफॉर्म करू शकतो.
कहून आता तुमचे रोज टेस्ट नाही होत का.
टेस्ट होती ना पण आता सरण आजच्या दिवस सुट्टी दिलती रविवारचीच आता उद्यापासून टेस्ट होणार आहे. उद्या रात्री बसून दरोज ते ठरणाराय एकशे ऐंशी दिवस.
काही म्हणे का तुमचे सर एव्हलेट वाले किं बा
आमचे सर असे म्हणे की बाॅ तुम्हाला प्लेसमेंट गॅरंटीय म्हणून तीन तीन लाखाच पॅ कंपलसरी भेटणार आहे.
हा.
आणि जर तुम्ही हाजचा सी जी पेअर आणला तर चार लाखाच. पॅकेज कंपल्सरी भेटणार आहे. पणं आता सी जी पीए. काय माहित येतो की नाही जर आठचा सी जीपी आला तर आम्हाला कन्फर्म चार लाखाचा गॅरंटेड पॅक कारण आमच्याकडून अग्रीमेट लिहून घेतले.
हो का आणि ते काहीतरी अग्रीमेंटमध्येध्ये ते काहीतरी हे येत ना रूल्स तेवढे मॉडक तेवढ-पर्सेट क्वालिफायोजक् दिवस. मध्ये जवड क
हो तर. हो तर तेवढं तर हूतयच ना टेस्ट आपल्या घरूनाय आता आपल्याकडे एवढे ए आय टूल्स वगैरे आहेत. तर तेवढं होऊन जातंय ऐंशी टक्के पाहिजे पेपरम त्या
त मग ऐंशी टक्के रोज भेट्रोल आहे.
हो आरामशीर भेटत ऐंशी टक्के.
म्हणजे तुम्हाला त्या टेस्ट काही आहे त हेल्प घेता.
नाय मनान जरी दिली तरी मनान जरी दिली तर मी शंभर टक्के गॅरंटी कि पन्नास टक्क्याच्या वर काढतो पणं माझं. जर मला ऐंशी टक्क्याच्या वर आणायचं असल तर थोडी ना थोडी हेल्प लागतेच कशाची नाही कशाची तर. अशी पणं कमीत कमी जर एक क महिना जर दररोज टेस्टची प्रॅक्टिस केली तर मग आरामशिर नंतर ऑटोमॅटिक ऐंशी टक्क्याच्या वर स्कोर येऊ शकतो. ते कारण क्वेश्चन सगळे तेच रिपीट रिपीट किती को क्वेश्चन बनून बनून किती बणारयत.
हा ते तर हायच.
ह् ॲप्टिट्यूड मध्ये आणि हेच्यामध्ये प्रोग्रामिंग मध्ये. प्रोग्रामिंग बेसिख हाय.
हम्म.
बघू आता तुमचं काय झालत रिफंड मध्यी.
आमचं ग्रिफन मध्ये काइ‌ नइ आम्हाला फक्त ते अठरा दिवस ट्रेनिंग दिली जाते त्यापटे शिकवलं जावा काही शिकवलंच नाही काहीच. झाला नइ सॉफ्ट स्केल शिकवला बस झाला.
हो ते पण-आण तेच कि सॉफ्ट स्किल. तल असा आता म्हणजे गरजेचे
हम्म -तुम्हाले तुम्हाले ते टेक्निकल जास्त शिकवलं नाही-जा तुमाला पायथान मध्ये डीएस ए शिकवणारय म्हणतात
हाव आता ऑनलाईन क्लासेस घेणारयत पायथन मध्ये डीएसएच्या
हाव का
हम्म तीन लाखाच बगेज मस्त हाय ना टीसीएस न तीन पॉईंट पाच्चय
हो ना ते तर भेटू राहिले जॉब ते म ना ते गॅरंटी घेऊ राहिले.
हा कारण आता ज मार्केट कंडिशन तुम्हालाही माहिती आहे सगळ्यालाच माहिती आहे.
म्हणजे लावून कसे देेत म्हणजे म्हण किती जण लावून देेते काय कसं कोणची कंपनी आणणार सांगतलं का देईण. नदी आहे कमी पानी आहे तर करता य त्या
अग्रीमेंट वर काय मी तेवढं वाचलं नाही दुसऱ्यानं कोण पोऱ्यानं वाचला असेल तर पक् सर माहत नाही तेवढं तुम्हाला
आपण सता तु इंजिनिअरिंग घेतली आता राहिलस किती वर्ष आता राहिलस.
आता काय सहा महिन सहा महिन्याचा विषय हे पण हेच मलाच वाटत. इजिअरिंगमध्ये माहिती का की प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे तर
ते तर प्रॅक्टिकल नॉलेज तर मेनस
पाहिजे हा आपल्या अंड्यामध्ये किवा असं आहे की थेरे रटा आज रटा उद्या पेपर आज रटा उद्या पेपर असं नसायला पाहिजे यामुळ कसं आहे की. पोराची जे हे आहे मानसिक बुद्धी वगैरे तेी हे तेच्यावर फरक पडताय प्रॅक्टिकल असल टेन्शन नसतं
ते तर हायेच प्रॅक्टिकली नॉलेज पाहिजे कोडिंग गेडिंगच्या स्किल पाहिजे
आता खूप अशे मुलं असतात की त्याच्या लक्षात राहत नाही वाचलं तर मग तेन काय करायचं
हम्म ते त हायच
हम्म मग काही ना काहीतरी डायग्राम ओरिएंटेड चार बेस्ड वगैरे काय ना काही
औष-
आण आता कसं आहे की आता डबल उद्यापासून कॉलेज चालू नेम क्लास टाइम टेबल बघितला तर किती तीनच प्रॅक्टिकलचे विषय आहेत.
हा तीन नाही यावेेळेस सब्जेक्ट तुून अलगच चूज केले कोणकोणते चूज केले तु ना आपले पण इलेक्ट्रि सब्जेक्ट
व्हर्च्युअल रियालिटी आणि तो हे ब्लॉक चेन हा ए आर वी आर का आहे तो?
आणि ब्लॉक चेन
हो
आम्ही नी घेतला ब्लॉक चे मी न घेतला बिग डेटा आणि आपला अ हे आपला ए आर वी आर
बस पीस ही ना
ह ए आर वी आर आणि बिग डेटा दोन
अच्छा ठीक आहे माझं एम डी एम मधे आपण एम डी एममध्ये तर सोबत अस आहे ना
हा हो का, एमडी एम एअर ए आरवीआर मध्ये आपण दोघजणं सोबतच अहो याचा काही विषय नाही होणार.
हम्म पण पाहू आता काय माह काय सहज तर महि राहिल इंजिनिअरिंगचे
हाव
त्यानंतर इंटर्नशिप मला असं वाटते. ते सहा महिने इंटर्नशिपचं तुला काय आयडिया आहे का म्हणजे मला आयडिया नाही लागली आणखी
मला तर वाटते कोणते बी देऊन देते ते इंटर्नशिप आणि बस करायला लावते ना आपल्याला
हो तर पण इंटर्न म्हणजे असं असतं की इंटर्नशिपच्या बेसिस वरती कंपनी आपला हे करू शकते. तीन इंटरव्ह्यू घेऊन पुढं
हा इंटर्नशिप मध्ये आपल्याला ते कंपनी आपले जे आपली इंडस्ट्री आहे. त्याच्याबद्दल थोडं म्हणजे लाईव्ह म्हणजे काम करायला भेटते पाहायला जाते कशी काम करते इंडस्ट्री. ते.
मग आपल्याला जर त्या त्याच कंपनीमध्ये जर पुढं काम करायचं असेल तर मग काय प्रोसेस असते?
ह ते इंटरव्ह्यू द्या लागते मग त्याच्या हच्यात ते प इंटरनशिप म्हणजे फक्त बा आपण जाऊन आलो आणि तिकडे पाहून आलो ते कसे काम करत काय नाही बस थोडं. नॉलेज त्याच्याबद्दल.
अच्छा ठीक आहे मग आपल्याला काय हे भेटेल ना. त्याला काय म्हणतो आपण स्टायपेंड वगैरे काहीतरी.
हा भेटणार ना स्टायपेंड बिपेंड काही ना काही. देतील ते स्टायपेंड.
ह.
पण मले तर वाटत ते साईडवाला ते नाही का ते इंटर्नशिप आपल्या कॉलेज साईडवाली ते गव्हर्नमेंट इंटर्नशिप काय म्हणतात?
हा हो हो ती इंटर्नशिप आहे बरोबर आहे.
मलात आटेत अतिश लावन सर्वांचे.
काय माहित काय आयडिया नाही मण बघू जसं होईल तसं होईल आता दिवसा दिवस जसे संपतील तेव्हा समजत
हो ते तर आहे आता काय इंजिनिअरिंग तर दोन तीन अडीच महिन्याचा क्लास आहे बस
आपलं पेपर कधी येत की?
पेपर आपले पुढच्या महिन्यात एंडिंगले
हो मिड सेमिस्टर नाही तर काय मिड सेमिस्टरच. पुढच्या महिन्याच्या एंडिंगला नाही रे थोडं लेट असतं.
हा थोडे. थोडे म्हणजे बस म्हणजे पुढच्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत राहून जाणार मला त वाटत. कारण की आता वीस तारखेपासून कॉलेज चालू चालू झाला तर पुढच्या महिन्याच्या एंडिंगले अ येऊन जाणार सिलबस द दोनदाण येऊन हम्म.
बघू आता काय हो ते काय नाहीते.
हम्म ते तर पाहायचं लागेल ना अभ्यास अभ्यास करला काय पा.
ह्् पेपरचा पण आणि याचा पण. पण आपला प्लेसमेंटचा चला ठीक आहे मग.
हा चाल म.
हा ठीक हम.